हॅलो
हा बोला हॅलो येतोय ना आवाज
हा काय म्हणताय जेवण झालं की नाय.
हॅलो
हा जेव ण झालं का नाही म्हणलं
हो हो झाले. हो झालंय तुमचं काय नाय बसले बघा बाळाला झोका देत पाळण्यात घातल त्याला हॅलो
हो हो झोप
त काय मग
आवाज कट व्हायलाय असं म्हणजे मधनच
दिवाळी कशी साजरी करता तुमच्याकडे
हॅलो
हॅलो
नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का तुमचा नाही ना
हॅलो
हा हॅलो
ह बोला ना कसे साद करता तुमच्या घरी हा अच्छा येतो आता येतोय ना दिवाळी कशी साजरी होते म्हणलं तुमच्याकडे
दिवाळी व्हय
हा
हम्म दिवाळी वगार हॅलो
हा सांग -सांगा ना ऐकते मी
ते कसं आवा तुम्ही म्हणजे आवाज लेट न बोलताय ना मला वाटतंय म्हणजे आवाज कट होतय क काय म्हणजे असं
हा क सं होतय माहिती का थोडं फार काही री अ
तुमचा आवाजच असं ऐकू येत नाय मधी कट होतो. हॅलो नेटवर्कच प्रॉब्लेम आहे वाटतं.
हा.
हा म्हणजे असं स्पष्ट पूर्ण ऐकूच येना कटपट होत आणि